हालो
हं काय चाललंय गं?
काही नाही झाली जेवण बेवण
होय.
टिव्ही बघतोय झोपायचं आता आणि
पाऊस काय म्हणतोय?
थांबलाय पाऊस अगं.
हो आज आमच्या इकडं पण सकतो म्हणजे मागं तर विचारूच नको केवढा पाऊस हूता. आज सकाळपासनं परत सुरू केलंय पावसानं.
हम्म पण आता थांबलाय.
थांबलाय पण कसं होतंय पाऊस सुरू झाला की आप आपल्याला तब्येतीची पण काळजी घ्यायला लागती ना.
होय.
हम्म म्हणजे पाऊस पडतोय तर पावसानं थंडी वाजती. सगळंच होतंय मग आपल्याला जसं तर ऋतू चेंज झालं तसं आपल्याला तब्येतीची काळजी घ्याय लागती उन्हाळ्यात कसं माहितीय का आपण उन्हाळ्यात पाणी पित नाही म्हणून आपल्याला डिहायड्रेशन होतंय. आणि पावसाळ्यात कसं होतंय ते अ इन्फेक्शन, सर्दी, खोकला त्यामुळं आपल्याला किणी जसं ऋतू बदलल तसं तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे बाई हम्म आता तर कसं बघ की
पाणी सुद्धा कमी प्यायची
हो पाणी कमी पिऊन चालत नाही हम्म. पाणी कमी पिऊन चालत नाही पाणी कमी पिलं की डिहायड्रेशन होतंय.
हम्म हम्म.
हम्म आणि पावसाळ्यात काय होतंय माहितेय का? सगळीकडं असं पाणी साचून राहतंय की नाही. त्याच्यामुळं ते डास चिलटं काय विचारू नकोस.
हम्म उन्हाळ्यात कसं पाणी प्यायला जातोय याचाव तसं पावसाळ्यात पाणी एवढं प्यायला जात नाहीन.
हम्म, नाही गं पावसाचे पाणी साच ते कणी रस्त्यावर रस्त्यावर पाणी साच तय की नाही मग काय होतंय माहिती का? ते अ डेंग्यू हे म डास होतात गं डास होतात आणि त्याच्यामुळे मलेरिया डेंग्यू, चिकनगुनिया सारखं ते असले काही काही आजार येतेत पावसाळ्यात.
त्यामुळं काय करायचं आपण ते शेक आपल्या आजूबाजूला अंगणात वगैरे कुठं खड्डे वगैरे असले की नाही ते बुजवून घ्यायचे. पाणी साचू द्यायचं नाही बाई नाहीतर मग अवघड होतंय सगळं. हम्म, आणि घराला वगैरे जाळ्या लावायच्या गं नाही त उलते डास आत येतेत. घरात प्रॉब्लेमच की हम्म, आणि बाहेर च त बिलकुल खाऊ नये बाई ते पावसाळा ह्याच्यात पावसाळ्यात. काय कसलं उघडं पागडं माश्या बसलेल्या माश्या त किती वाढतात आता. पावसाळ्यात हम्म आणि पाणीपुरी ह पोरांना हे पाणीपुरी भेळपुरी खायला पाठवायचं नाही. त्या पाण्यातनच सगळे हेस रोगराई वाढते. कॉलरा हेनतेन काय काय होतात बाई रोग.
त्या ठेवत नाहीत ग एवढी.
हम्म, आणि पाणी पण जे येतय की नाही नळाला ते सुद्धा आपण एकतर फिल्टर वापरायची. नाहीतं ते उकळून थंड करून पाणी प्यायला पाहिजे.
त्याच चार चार दिवस फिल्टरला केवढी माती असत्या बघितलीस.
हो ते आहे की ते सगळं गढूळ पाणीच की,
हम्म,
हम्म आणि ओले कपडे आहेत की नाही लगेच बदलायचे. ओले कपडे घालून जर झोपलं विपलं किंवा राहिलं घरात ते इन्फेक्शन आणि हे होते न गाई.
खातोय ना, स्वच्छता ठेवायला पाहिजे.
हो आणि ती काय म्हणते ते तसलं खाजवतय ती स्किन. स्किनवर इन्फेक्शन होतेत.
हम्,
ओला कपडा अजिबात अंगावर ठेवायला नाही पाहिजे.
होय.
हम्म, आणि त्वचेमुळ त्याच्यामु त्वचेला हे सगळं लगेच मग अंग कोरडं करायचं हे करायचं काळजी घ्याय लागती. हम्म, आणि पावसाळ्यात काय होतं माहिती आहे का जरा रोगप्रतिकारक शक्ती ती पण आपली कमी होती. त्याच्यामुळ जरासं लसूण आलं, तुळशीच पाणी तुळशीच असं पाणी उकळून हे काढा करून घ्यायचा. खोकल्याला हे बरं पडतंय जरा. आणि शक्य असलं तर हळदीच दूध प्यायचं. रात्रीचं
पावसाळ्यातच की,
पावसाळ्यात हळदीचं दूध पिलं ना, मग खोकला विकला काही येत नाही आपलं. हम्म म्हणजे कसं आहे पावसाळा पण आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे. पण तब्येतीची काळजी घेतली तर तो पावसाळा आपल्याला.
हो
अ हे करता येईल आणि जरा. ते लिंबू वगैरे जरी आहारात ठेवलं ना ह्याच. त्याच्यामुळ पण बरं पडतंय हम्म सांधेदुखी. कि ते अंग ओलं झालं की सांधेदुखी. काय काय काय आपल्याला होत राहते काहीतरी.
ह
त्यामुळे शक्यतो काळजी घ्यायची.
काळजी घ्यायला पाहिजे.
हम्म. तेच की सगळ्यात पाण्याचं जास्त आहे का पाणीच गढूळ हे येतय त्या पाण्यामुळे जास्त. प्रॉब्लेम येत्यात हम्म आणि कपडे वाळत नाहीत. हो कपडे वाळत नाहीत आणि ओले कपडे घातले तर परत. त्वचेला प्रॉब्लेम होतोय. हम्म त्यामुळं काळजी खूप घेणं महत्वाचं आहे.
हमं.
असं घरात उघडत. पागड काही ठेवायची कामच नाही माशान ह केवढं वाढतात अ आणि फळभाज्या पण हे येत नाही काय मातीत सगळं हे करून येत
हो हो ते स्वच्छ धुऊन करून सगळ पाहिजे स
हम्म जेवढी काळजी घेईल तेवढी कमीच आहे.
हम्म
हम्म आणि आजार होऊ नये ह्याच्यासाठीच बघायचं आपण शक्य. घेतो मग नंतर काय औषध. पाणी आणि आजार काही झाला तर दवाखान्यात जायचं अंगावर काढायचं नाही.
आणि पावसाळा सुरू झाला की ते पालेभाज्या पण एवढ्याशा खावाच वाटत नाही.
मग असं पावसाळ्यात कडधान्य वगैरेच करायचं पालेभाज्या हे शक्यतो टाळायच्याच.
हम्म
सडक्यान हे मिळते त्या मग मळ मोड आलेली कडधान्य चांगली डाळी खायच्या आणि पचनसंस्थेला जरा जडच अस हे जरा मांसाहार वगैरे टाळायचच ह्याच्यात हम्म शक्यतो आपलं साधं आणि साधं जेवायचं चमच मी इथे थोडस हे करायचं.
सुद्धा किती त्याला औषध मारून करून
हम्म होयच की औषधं खूप मारते आात ज ह्याच्यावर
हो हो.
हम्म तेवढं एक
फनकुरबी पानकुरबी सगळ्यांना औषध मारलेले असतात ते सगळं. चित करराळ
हम्म ते करायला पाहिजे हम्म आणि अ अं हे काय म्हणायचं आषाढ महिना आलाय आषाढ महिन्यात आता आपल्या परंपरेप्रमाणे आषाढ तळायचा.
होय.
हम्म करंजा.. अ कापण्या सगळे करते कापण्याचं काय महत्त्व आहे काय माहत नाही बाबा आपल्याला. आषाढाला म्हणलं की लोक कापण्या करतात अं पण आता आहे की नाही मैद्याच्या करण्यापेक्षा गव्हाचं करावं मैदा खायला तस स्वास्थ्याला चांगलंच नसतोय.
हम्म
हम्म मैद्यानं सगळं पोटात असा कणकेचा गोळा झाल्यासारखा होतय. तर शक्यतो आहे की नाई.
ते घवाच्या पिठाच्या जरा कापण्या अशा होतात ग कडक होतात.
हा तशच त
घवाचे पिटाच्या कापन्या केलया ना.
हा
तर ते कडक होतात ना ज्याला काय दात य ते आपलं चालतय. हम्म कडक होतात.
अ तलं प्रमाण कसं घेता तुम्ही गव्हाचं पीठ जर समजा एक ग्लास भर असलं. तर त्याला गुळ किती घालायचां?
का अर्धा किलो असले की पाव किलो घालायचे कमीच घालायचं.
एवढं कमी अर्धच गुळ घालायचा.
नाही तर त गोड असतय ना हम्म..
आणि मोहन वगैरे घालतं काय मग?
घालायचं की मोहन घालायचं घट्ट मिळाय घट्ट मळायचं मग
हम्म हम्म हम्म चवीला मीठ घालायचं कुणी कुणी सुंठ पण टाकलं जात ते.
गुळाचं घट्ट पाणी करायचं आणि त्या गुळाच्या पाण्यात मळायचं.
कुणी कुणी सुंठ पण टाकतय का? ह्याच्यात ह ह ह.. आणि त्याला खसखस पण लावत्यात काय? खसखस पण लावत्यात वाटतंय.
होय खस खस लावणच मग लाटायचं मग तळायच.
होय ह... तेच कि मोठ्या मोठ्या छान आकाराच्या.
हा कापन्या काढायच त्याच्या.
हम्म अजून काय काय करताय म आषाढात तुम्ही?
चकल्या करायच्या शंकरपाळी कराय..
मग आता ती चकली भाजणी करायची का? चकल्याला.
हो
हा
न करायला काय झाल?
काही टेम्पररी म्हणजे असं काही साधा उपाय नाही का? साधं हे करून डाळीच्या पिठाचं गव्हा
हम् मग त्या कशा मऊ होतात कशा होतात? आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत ना. होत्यात की न व्हायला काय झालं?
हम्म हम्म हम्म हम्मम् नाही पण ते आपलं जे दिवाळीत करतो ना तेच छान वाटतंय.
हा ते भाजून करतोय आपण. आणि असं करायच गेल तर गव्हाचं पीठ डाळीचं पीठ एकत्र करायचं तिखट मीठ घालून. अ जिथ हे घालून अ केलं ना तर ते कस होत्यात, की पण मऊ होत्यात म.
हं हं हं
हम्म, आपल्याला कशा कडकडीत, खुशखुशीत पाहिजेत.
ह, मैदा शक्यतो वापरायचा नाही, गव्हाच चांगल करायच. चांगल इन द सेन्स आता ते मैदा खाऊ नयेत म्हणत्यात. त्याच्यामुळ मैदा टाळायचा शक्यतो आता.
हम्म
हम्म, साखरेच्या ऐवजी गुळ जिथं वापरता आला तिथं गुळ वापरायच.
अग पण मग ते मैदयाच नाही केल्यावर अशा अ शंकरपाळ्या कडक नाही होत ना त्या गव्हाच्या पिठाच्या मऊ-मऊ
पण मग स्वास्थ्य पण बघायला पाहिजे ना चवच नुसती कशी बघायची बरं मी करते फोन परत जरा असं
हम्म
हम्म